हॅलो हा बोल!
काय चाललंय?
काही नाही बसले निवांत टी व्ही बघत काम आवरून. तुझं काय चाललंय?
चहा झाला. चहा बनवला का बोले?
नाही नाही चहा नाही चहा बंद केलाय.
हम् हम् हम्म, पण असा पावसाळ्यात चहा बंद?
हा पावसाळ्यात चहा बंद वेट वाढलंय. गोड गोड खूप होतंय. त्यामुळे चहा बंद. लेमन टी घेतलं.
स्वर. चहासोबत थोडे जंक फूड पण मग, कमी करायला पाहिजेत. असं होतं म.
हम्म, तेच होतं ना. ते. असं सहा वाजता वगैरे भूक लागली की, काय ना काहीतरी खाल्लं जातं म. पाच, सहा वाजता भूक लागते. म काही वडापाऊ खा. दाबेली खा. कुठे पिझ्झा मागंव. कुठे बर्गर मागंव.
म ते चहापेक्षा पण हेच आहे ना. चहा सोबत अ ते पण वेट वाढवण्यासाठी,
हा ते पण आता केलंय बंद.
ते पण बंद करायला पाहिजे ना. आणि ह्या दिवसात त. पावसाळच्या दिवसात त. बाहेरचे पदार्थ शक्य तो टाळलेच पाहिजे.
हो. तेच ना. मोस्टली बंदच केलंय. आता सगळं. कधीतरी. हम्
आज आमच्याकडे त. तीन तास अलर्ट सांगितलंय. अ पाऊस खूपे. रेड अलर्ट. हा, मगाशी खूप होता. आता थोडासा थांबलाय.
अ, म उद्या शाळेंना वगैरे सुट्टी दिल्यात का?
असू शकेल. आता काय हे अजून
आमच्याकडे पणा सांगितलंय. पण, पाऊसच नाही. आज आमच्याकडे.
उद्या सुट्टी बोलेत का?
उद्या सुट्टी बोललेले. रेड अलर्टे ना, त्यामुळे सुट्टी उद्या बोललेले. पण स्कूल मधून काही मेसेज नाही आलेला.
हा, हा, हा. अम्. हम्म, हम्म, हम्म.
हम्म.
नाही आमच्याकडे चांगलाच पाऊस मगाशी पडलेलाय. म्हणजे दुपारपासून. आणि रेड अलर्ट तीन तास तर आत्ता. खूप सांगितलेला. आत्ता सध्या तर कमीये.
हम्
आता उद्याचं काही येईल. सकाळीच मेसेज.
हम्म. नाही इथे दिवसभर. म्हणजे दिवसभरच सांगितलेला. पण नाही चे. पाऊसच नाहीये आज्. हम्म.
च ळ.
तुझा झाला की, नाही. चहा ते.
हा. चहा झाला. चहापीउन. माझा असतो रोज चहा. सकाळ संध्याकाळ. सगळे बोलतात. चहा जास्त नाही प्यायला पाहिजे. तो काय, बंद होत नाय.
माझ पण सेम तसच होत. म्हणजे आता मी पिली नाही. कालपासून. पण मग गुरुवार असेल तर उपवास असला कि, म ना तो दोन तीन वेळा पिला जातो. म सगळं जेवढं पाळलंय तेवढं तथंच येतं. गुरुवार च.
कारण माझा चहा कसा. आणि गोड पण असतो ना जास्त.
हम्म हम्म.
त्याच्यामुळे त. सगळे बोलतात की, चहा बंदच करायला हवा.
हां. नाही, माझा तस जास्त इकडे, घरी कोणाला आवडत नाही गोड. त्याच्यामुळे मग नसत गोड.
हा
पण ते मग पितायेत त्या म्हणून सगळे ओरडतायत चहा पिते चहा पिते. मंग बंदच केलं मी. पिलाच नाही काल बंद केला म्हणजे, खूप दिवस झाला नाही काल पासून नाही पिलेला.
आ हा हा. नाही त हे दिवस अशेत की म्हणजे ह्या दिवसात. तसा चहा प्यावासाच वाटतोय असं होतं काहीतरी अ तळलेलं. खावंसं.
हम्म.
आजत कर
तेच होतं तर मला पण असं वाटतं ना मगच. पासून आता कि चहा करून घेतला पाहिजे घटला पाहिजे मण नाही मग. कंट्रोल नकोच म्हण.
ट्रोल केलं तरच होऊ शकतं.
हम्म.
हम्म माझी एक मैत्रिणी तल तिथ दिवसातून चार वेळा चहा घ्यायची. चार वेळा दिवसातन सकाळी दोन वेळा संध्याकाळी दोन वेळा. रात्री कधी पण त्यांना असं आठ नऊ वाजता जरी म्हटलं ना, तुम्हाला चहा देऊ. का तरी चहा प्यायला तयार असायची.
हा हा ह.
पण तेवढा चहा पिणाऱ्या बाईनं पूर्ण चहा सोडलाय. सकाळी ब्लॅक कॉपी. पितात मग प पूर्ण छहा सोडला आहे त्यांनी. खूप कंट्रोल केलंय स्वतःला.
माझं पण ऍक्च्युली तसंच होतंय वेट वाढल्यामुळे म किचन मध्ये वगैरे आपण उभं राहतोय ना.
हम्म.
त्याने माझे गुडघे खूप दुखतायत.
हा तसं पूर्ण ते वजन पायावरतीच येतं ना. मग ते त्याच्यामुळे ते पाय दुखतात.
हम्म. माझं तसच झालंय ते वेट पायांनवरती येतय आणि मग ते गुडगे पण दुख त्यात आणि जास्त वेळ उभा राहायला पण नाही जात ते जाणवतय आपल्याला की आपलं वेट वाढलंय त्यामुळे. आतापर्यंत कधी त्रास नाही झाला आणि म आत्ताच कसा काही त्रास व्हायला लागला.
हा हा हा.
हम्म म ते जाणवतंय कि ते वेट वाढलंय त्याच्यामुळे होतय म असं.
हम्म हम्म हम्म. कोन हे कोन हे.
ते बाहेरचं खाणपिण पण बंद केलंय कधीतरी महिन्यात. तुम्ही एकदा वगैरे असं दोनदा वगैरे ठीक हे जास्त नाही.
तेचं ना.
हम्म हम्म.
ह्या दिवसात कसं असं. तळलेले पदार्थ पण खावा त्यात मग त्याच्यामध्ये. आमच्याकडे कापण्या बोलतात तसे ते बनवतात गव्हाच्या पिठाच्या गूळ गूळ घालून.
हा हा हा.
तुम्ही बनव तू बनवते का नाय?
हो बनवणार आहे की मी पण बनवणार आहे आता. हो म्हणते पण आज तर दिवस असाच गेला ज्वारीच दळण करायचं हो त नाचणीचं दळण करायच होतं तांदूळ साफ करायचे होते. आजचा पूर्ण दिवस असाच गेला. आता उद्या म्हण टल की बघेल मग, म्हणजे ते कराय तेवढा वेळ पण
हो तेच ना! आणि बोलतात ना तो आषाढ तळतात. म असाय. आता तरी सांगाल सकाळच.
हॅलो! हम्म ते कॉल येत होता ना. आवाज येत होता का?
हम् हम्म! काकी मला दे. टेस्ट मध्ये
बाकी?
दहा मार्क्स पडले. पार्टी तर झालीच पाहिजे. बाकी काय नाही सध्या निवांत बसलोय.
हो!
हो!
हा हा हां!
आता स्वयंपाकची तयारी काय तर
हम् हम् ह् माझ झाला स्वयपाक म्हणजे ते सात सात सहा वाजता दोन खेळतात म कस्टमर त्याच्यामुळे झालं माझ.
स्वयंपाक बनवून पण झाला मग बसलेली जरा. टी वही बघत दळण ठेवायला जायचंय आहे. कंटाळा येतो ते नको ओझं घेऊन जायचं म्हटलं
हा हा हा हम्म!
हा पण ते जायचं की खूप कंटाळा येतो.
हा ना!
हम्म!
आणि पाऊस असेल तर नकोच.
हम्म!
टीव्ही ला सिरियल वगैरे बघता की नाय?
नाय नाय वेळच नाही भेटत त्यामुळे काय जास्त करून नाहीच बघितलं तर रात्री एखादी बघतो.
हम् हम् हम्! मी पण मला पण नसतो वेळ पण दोन एक सिरियल झी मराठीवरती लागतात एक साडे आठ ला लाग ती आणि एक साडे नऊ ला लागती.
हा हा हा!
त्या ते त्या दिवशी रात्री तर काही कधी बघायलाच नाही भेटत. मग दुसऱ्या दिवशी त्या दुपारच्या लागतात तेवढ्या बघायला भेटतय.
हा!
रात्री काय तेवढा टाइम दुपार असतो. तेवढ्या वेळात काम, काहीतरी काम करत करत ते बघायचे.
ह ना. हम्म.
अस होत.
हम् अ का.
आता म पाऊस थांबलाचे का? हॅलो.
हां हॅलो.
म्हटलं आता पाऊस थांबलाचे का? म्हंटलं.
हो पाऊस थांबलाय. पाऊस थांबलेलाचे आता.
हम्म, हम्म, हम्म. आता इकडे पण रात्रभर काय करतोय, काय माहिती आता. सांगितलंय तरी म आता रात्रभर. आभा वातावरण तर तसं पावसाचंच आहे. वातावरण पूर्ण पावसाचंच आहे. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा म्हंटलं आता इथे पण वातावरण त आहे. काय माहित काय होतंय आता.
हम्म, तेच ना.
बाकी आज जेवणामध्ये काय? भाजी.
काय नाही आज निवांत. त्याच हे बनवणारे. आळूची वडी.
ह, ह, ह, ह.
जेवणामध्ये.
स्पेशल आळूची वडीय वाटत आज. हम्मम्म.
तेच. त्याचीच तयारी करून ठेवलीय. आता बनवायची फक्त.
हम्म. त्याचे ते रोल करून फ्रीजमध्ये ठेवलं. त ते खराब नाही होत. आठ आठ दिवस.
हां हां. नाही मी जास्त करून शीत. थोडी थोडीच बनवते. एवढं काय नाही. जास्त बनवून ठेवत.
नाही बनवली ना ती. आणि शिजवली चांगली. आणि ठेवली ना की, त्याला काही होत नाही. आठ दिवस त्या वडीला काहीच होत नाही. आणि आता कसं, वातावरण पण नाही ना. ह्याचं पावसाचं वातावरण असल्यामुळे ना, अजीबा उन्हळत ती खराब तरी होते. म्हणजे त्याला पाणी सुटतं वास येतो. पण आता पाव आता ते क्लायमेट तसं असल्यामुळे. असं अजिबात त्याच हे होत नाय.
हा. शेवटी अशी, बनवली राहिलेली तर ठेवूनच द्यायला लागते की. असं नाही की, सगळी संपते. ती ठेवते म वार पण असतात ना म खायचे. आता उद्या कोन आळूची वडी नाही खानार. उद्या नॉन व्हेजचा वार. हम्म.
उद्या नॉन वेजचा वारे.
हम्म.
हम्
हम्म.
उद्या नॉन व्हेजचा वरे. त्या, आमच्याकडे पण सेम तसचे. उद्या नाॉन व्हेज चा वारे तर कोणी हे नाही का? व्हेज वगैरे खायला नाही मागत. चपाती, भाजी वगैरे असं. काही नको डब्याला, डबा असेल कोणाचं मिस्टरांचं वगैरे तरी पण नॉनव्हेज हवाय डब्याला.
तेच होतं ना. ओके.